हॅलो.
हॅलो.
हॅलो धोडा का?
हो, धड हाव, तुमी धड आहात ना?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
हो, अजून नाई जेवलो हमी.
जेवायचंच हाय.
आत्ताच करलंय पेपर वाचत होता.
आता टिफिन करणारं.
हो, सक्काळं झालं ना आतां.
हां.
तुमी नाय करा काय आणि
आमी अजून नाय करा करावा आता. एक एक बार करतो, एक बार नाही करू हमी आता सकाळी.
काय करला तुम्ही नाश्ता?
हामी इडली करलोतं.
रोज करता का तुम्ही?
हो डोशा, इडली वडा.
तुमी बनवता का?
हो हामी बनवतो.
जीव होऊन नाही राहिल्या, बाहेर जाऊन आणतो.
हो, की बाहेर बी आणून खाता का?
हो, आणून घेतो.
हा हा . रोज करता का नाही तो, सगळी समधिरे सुट्टी तसं रोज करता का?
आता हामचे बेबी ना दाताचं कळालं. तर त्या घाट चावलं भाजी करून बनवून देतं. आता आऐतवारी. आता, आता पोरा ओपन हाऊस ची सुट्टी आहोत ना.
हो
आता रोजी कोणता केक करता आता?
ह मग दोन दोन करतं तुम्हाले, टाईम होता का तुमाले?
नाई दुपारच्या दुपारी करून टाकता. आता सुट्टी होत ना.
हा. आता सुट्ट्या होईल, पण आता ताई हो मग. जेवायचं परत पाहणंय. नाश्ता बनवावा इकडं, मग टिफिन भरून दे बाबा असं म्हणाले
हो. म्हणता.
आम्हाला मी समजलं पण या तुम्ही तब्बल साडेतीन तांसवा करता की म हट
प जता नाही कररू भाजी ना भात बनवतो म्हंटले.
हम्म
हम्म. येतात की तुम्हाले कराले?
हो आम्हाला बी येतत. पणे आम्ही नाही करू.
चहालाय करून घेता म्हणा की
हो. करून देता पोरं बाळं.
बाहेरच्या तर आहे.
आम् बाहेरच बी नाही घेऊन खाऊ कव तर घेऊन खातो घरीशिवाय रवा केक वार करतो नाही करू हम.
हम्म हम अंबिल पित आहे.
हो आंबील पितो, आम्ही घटका आणतो. डोंगराच्या गा घटका आणतो, मटक्याचं घटका आणतो.
हो का. तो खाला दोड व्हायचा.
हो. ढवळायच्या आधी चालू आथ प खावाला पडली आता सगळे
हा हा.
तुम्ही करता का आमिले?
हो आम्ही जुनऱ्याचे आंबल करतो.
तुम्हाला बनवाला येता का?
हो. येत येत.
हम्
झुंजऱ्याचे आमिल करतो. झुंबर याचे घाटा करतो. झुंबऱ्याचे भाकरी करतो.
हो का?
दुपारी काही भाकरी करतो.
हम् हम्
चावल प अध जोरस खावालायख हे धोड होयत म्हणा
हो आता ह्या स्थानाची सगरी आता.
हो हो.
अ जास्तना आता तांडूर पीिकवन तंडू खावा लागते अध वाता पुना नाई ढन नाहीत तर दिवाले, सग्री आता ह खान्यात शिकत आज बिचारी.
हो, अधीच आता आणि हे फलो होत आता.
पण काय बनवत मा आजो नवे न रस्टिकं लो
तुमाले कोणत्या कोणत्या येत असता?
आम्हाला समदच येतं, आम्हाला समदच येतं.
ंद बा झालं असं
तुम्ही खाता का चिकन तुम्ही खाता का,? खुकडी, बकरी, शागोती सगळेे.
हो तेवढं नाही खा होतं, सालाला एक बार खातो.
हो की.
ह घ तेवढ्या खाऊचू नाय लाग त्या घरची बेबी ना. कोण नाही खावाल ते का त, आता सालाला एक बार दसर्याले. अह तवर संक्रां अं कवा कवा तर आणतो.
मग काय खाता मग आता, दारी मोला ख खाऊन बसता का?
दारी कोंडा या या आतच आहे ना, कित्यकि करून घ्यायचंय.
हो का.
आता काही हे युट्यूब मध्ये त काय मारलंय त त त त तला त पूरंडा
हम्म.
आधी त्या आणि चहा रोज करून खानं मला रोज मल्या नाहीतं यातच वरायटी वरायटी काही आहे दाखवादार करून घेऊन खातात.
हो तसल ना मझ सा लाकत
खाता का तुम्ही सागोती?
आम्ही सागोती नाही खाऊ, आमच गाव पुरं नाही खात सागोती कच
अय अ काहाले.
आम्ही इकड बुद्ध भगवान आंबेडकर तकड पूजा करतो की, तुम्ही आता तुम्ही तेलगुटी ना तुम्ही पूजा करून करता काही की.
आम्ही आंबेडकर बुद्धतो पण कवर एकार खातो.
हा आमच्या गावान तिक नाही खात आता या
तुम्ही दवी कोंडा खाताते
हो आम्ही त्याच खाणं आता
हो काही बोर्ड येत की मारे
गड येते आता नाहीय का आता भरपूर आता पिकाच पूरा पूरा बा जा खा तू कता
तोंडू छप्पू नाही पडे का?
पकपत नाहीईपडे मलात खवाल नाही दे का थांबच्या घरची आता, जो करतो पणता वतावर आता.
हो का.
हम्म, इकडं आम्ही लग्न राहले बी कवर बी काय नाही करत सागोटी. शेवटी काय नाही राहतायकडे.
लग्नामध्ये बी नाही राहायला.
नाही ना लग्नामध्ये कशी राहतो बुद्धमच लग्न करतो काय ते कशी घालत ती आमची गाव नाही ह पण दुसरी ना नाही घालो हा मग.
हा -हा बुद्धम शणम गच्छा मि हे बोलता का तुम्ही? लग्नात.
काय- काय मला.
बुद्धम् शरणम् गच्छामि बोलता का?
हो बोलतो काम हा गाव न लग.
हा.
लग्न करतो का आमचा
हो क तर तुम्ही बी जय भीम बी ग होत का?
हो आम्ही जय भीम मग तुम्ही कोणता होवा?
आम्ही बी जय भीम आहोत. जय भीम -जय भीम अगख झोड राहतात.
हो आता पण आता सगळी इकड आमचे गाव करता आम्ही कोणत इकडं नाही खावा तर मन तर चिकन मटन खातो सागव ते म्हणत प आम्ही तवर नाही खालो आताच्याग आमची गावांना कोणा नाही खात आता चिकन.
ह- ह हा बमडी चहा खातो.
हो का?
हो उलेधने काय म्हणतात म्हणल्या पाया लागतात क खातात म्हणतात पण
आता खावा. वरता टोन चाकू परला तर चाला आलं एक बर खा तू महिन्याला बी नाही खाऊ.
हो का.
हा. हो इकडेे आखे खातात. काय तर महिन्याला एक बार खातात.
हा आम्ही इकडची कोन बी नाही खातो पा.
हम्म- हम्म. का बर आता सलाल एक बार बी नाही खातच?
सलाद बी नाही खाऊ कबर बी नाही खाऊ अता.
हो का.
हम्म.
आता आधीपासून आमची हामची सगळी अगदीपासून त अस आता आम्ही कोण बी नाही खाऊ वाटत आता त्यालत.
हो की.
हा मग तुम्ही लग्न कसे करता तुम्ही बुद्धमच्या गला करता कि ते कुठीन हजरी करता का?
लग्न- लग्न आता बुद्धाच्या करण लग्नामंधी अ दार आंबट यात वांगी भात अस घालतो पण आता ह्ही क वारता खातो र्त पण करणं लग्न बिग्न जेव्हा नाटक्य बुद्धाच्या सोयचं.
हो का पले आता च कुटूनहातने सगळे बी करतात ना आता.
हा कत आता
अ सगळी आता विसकटल्यात हा हा तिथंच राह त्यांना तिकडून येना.
हम्म हो हो तेकडे उस्ते उते नेहामा पाका गावची. अ ओके करतात बुद्धाच्याच नाव घालन पण या. का आता हे नॉन व्हेज घालतात.
होव का?
तेच ते आमच्या गावाही होते काय की म्हणून भीत आहो आम्ही.
आमच्या गावाांना तसंच घालू नाही देत तसंच येऊ नाही देत आता पनिशमेंट ला झाला आहे का स्वतःसाठी.
हो की पोलिस जायाला सांगतात का?
हो लग्न न हल्या बी नाही झाला तू चलान मिळत तू पैसे माणसाच सरीसर.
किती मांगताय हजार मांगतासा?
हजार का. पास व पास‌ हजार, सहा‌ हजार मांगतात.
हो का?
आ?
इकडे तस नाही राहित.
म्हर नाही म्हले नाही घाल ना आता आमच्या आता. सगोती गत पच नाही घत नाही घालत. आता कोणी, आता कोण त नाही देखण का आता तुमची आमची मना कोणत नाही आता तेलगुटीच दहा हजार. सब्जी, आता कोणी नाई खात म आता सगवती बकऱ्याची, खुकड्याची हवं कोणती हवं.
हां.
आता सगळी एका देखून एकी तशी आता कराव लागली आता लग्न हय बी. त्याढ आमच्या गावले मात्रच कोणत नाही आता वे को कोत करले आता चलान लिहून हे करतात आता आमचे.
हो हो का. सरे मर मी राहात.
हा सरे राहा बा.
हा असं.